काय झालं.
हा हलो, काय करतेस.
मी ''हं'' चाललय काम चाललंय
हा, आमचं पण चाललंय बघा स्वयंपाक वगैरे.
हा, स्वयंपाकच चालू आहे हा,
बाकी आणि काय निवान.
निवांत निवांत.
कायं केलंय आंज स्वयंपाक लां
आंज वंग बटाटा भाजी केली आहे
हो
हम्मं तुम्हीं कायं केलंय हो आवडते नां
हो मी आंज पालक पनीर केली आंज मुलांला टिफिन लां द्यायचं होतं नां पालक पनीर
ओके ओके होयं कां
हां त्यांची भाजी भाजी म्हणजे त्यांची रोजची वेगवेगळी आहे नां भाजी तं स्कूंल शाळेत तसं देतांत नां पूर्ण महिन्यांचं हे सगळं लिहूंन
अरे वापरे हो कां
हो पूर्ण महिन्यांचं देतांत होयं असं पणं आहे त्यामुळं त्यांला आंज पालक होतं तं अं मंग भाजी फक्तं भाजी केली तरी तो खातं नाहीं म्हणूनं. तरं- हम्मं त्यांच्यासाठी मगं कवं. - पालक अं पनीरं केलं आतां पनीरमंध्यें पणं एवढं भेसळं आहे, आनता पनीरं. - खायचं कीईअं, नाहीं असं वाटलेअं. -
नाहीं अं बरोबरं आहे, मगं तुम्हीं कशी करतां पालकपणीची भाजीं. -
मगं मी कायं! केलं पनीरलां स्किंप केलं. - आणि आपलां बटाटा अ घातलां म्हणजे त्यालां. - त्यांलाअं ओळखणारं पणं नाहीं नां मी, म्हणजे पनीरचं दिसायलां तर्ं ते पनीरं सारखं दिसणारं. - पणां अंक्ष लागणारं अं बटाट्या सारखंअं. -
होऊ होऊ होऊ. -
म्हणूंन मी हो आम्हीं मगं. - कांहीतंरी करायचंय ते मुलांना ते गोटांंत तरी जायंला पाहिजे नां पालकं. - भाजी पोटातं तसंच केलं तर्ं खातं नाहींत नां. - हां म्हणूंन त्यांना कायं केलं. - किं अं. - त्यांना मगं हे केलं मी एक मिनटं हॅलोव. -
हांआं. -
अंअ एक मिनिटं कॉल कोणाचं तरी येतोयं एकचं मिनिटं. -
हम्मं. -
हॅलों. -
हांअं. -
हांअं आवाजं येतयं. -
येतोंयं कीं. -
हां ते म्हणजे कॉल कोणांचा तरी फोनं यायलां लागलेलां मलां. - म्हणं म्हंटलं तुम्हांला थांबा मी करते. - हांअ तेचं मंग त्यालां कांय. केलं पालकं. - हें केलं आंम्ही शिजवूनं घेतलो आंधी. -
हम्मं. -
हं मिक्संर करूंन, बारीक. -करूंणं घेतं
हां आणि
म आपलं अस म्हणजे, हं ग्रीन कलरची ग्रेव्ही तयार झाली नां. -
हांआं -
आणि अं बटाटा आपल्या वरचं सालं काढूनं. - मस्तं असं पनीरच्याअ फोड्या कसं करतातं, तसं फोड्या छोट्यां- छोट्यां फोड्या करूनं. - जरा त्यांलाअ भाजून घेतअ म्हणजे असं तुपातं जर असं हें. - केलं नां भाजलं त्यांला हां फ्राय केलां त्याला मगं तें. - आपण फोननिकअ असं हे देतो नां हें. - अं ह्यांला बाकीच्या काजू, मसाला, किंवा ह्याला कसं गेअ. - ग्रेव्ही करतो, तस ग्रेव्ही केली, त्यालां त्यामध्येंय. - बटाटा ऍड केला. पनीर कसा ऍड करतो, तसं त्याला बटाटा ऍड केलां. - म्हणजे तेंअ पालकं पनीरं ह्ह्ं बटाटा पनीर झाला. - ऍक्च्युली तो बटाटां पनीरं झाला. पण त्याच्यामध्यें. -
असां नकां बासनकांअ. - पनीरअ तेचं पौष्टिंक असतंय पण कसं आहे. - ते तर्ं महणतातसं आजं कालचं पनीर कसं कुठलं चांगलं कुठलं कायं?. -
आपल्यालाअ तेस्स्ंत म्ंअ असं. - कळणारचं नाही नां बघितल्यानंतर कणारं नाही कींअ हे पौष्टिक आहे, कींअ म्हणजे आतां. - हं हेल्दी आहे की, नाही हें माहित नाही हों. - दिसायला तरं ते पनीरं सारखं दिसणारं आपल्याला पण काय? आहे ते कुठं. - हेअ कळतंय आपल्याला. -
कसं कसं कशापासून केलं असं काय माहितीय न आजकाल किती प्रक्रिया करतात.
आणि आता तशी आ- आजच बातमी मी ऐकली आता मोबाईलला कि पनीरं. म्हणजे आता दूध पाच सा किलो दूध अ हे केल्यानंतर ए किलो पनीर तयार होतोय. म आता पाच सा पाच ते सहा लिटर दुधाचं- किंमत म्हटलं तरी तीन चारशे रुपये ए सत्तर रुपये किलोने जरी म्हटलं तरी.
सत्तर रुपये लिटर.
हो सत्तर रुपये लिटरं न म्हटलं तरी-. आ साडे तीनशे रुपये लिटर झालं ना साडे तीनशे रुपये होतं ना चार पाच लिटरचं. तरी आन् हा आणि आपल्याला पनीर भेटतंय दोन अडीचशे रुपयेला.
बरोबरे.
आ मग तेवढं मग ते काय किती त्यात प्रमाणात दूध असणाराय आणि किती भेस- त असणाराय.
मग एवढं रुपयाच दूध आणि त्याचं हे प त्यात्- पनीर मिळतं एवढ्याला म्हणजे त्यांना कसं परवडत असंल ते.
हा म तेच कि त्यात भेसळ किती केला असतील त्यांनी काय घातले असतील. तेवढं दुधाच्या ऐवजी तिन् दुसरं काय वापरले असतील तेवढं.
दृष्ट्या सृष्टी असं म्हटल्यासारखं झालं आजकाल. ह्याच्या बाबतीत लोणी वगैरे पण शक्यतो आपण त बाहेर लोणी आणतच नाही.
आमच्या पण घ- हे आहेत अं आमच्या पण आमची जनावरे आहेत त्यामुळे आम्ही घरीच-
अरे वा वा वा छान मी पण घरीच बनवते लोणी क तुप. घरीच बनवते नाय तुमची त जनावर आहेत म्हणा पण- मी आपल्या घरीच साय साठवून मग त्याच लोणी तूप घरीच बनवते.
फक्त मला पनीर तेवढं बनवता येत नाही तुम्हाला येते का पनीर बनवता.
पनीर नाही मला पण नाही बनवता येते म् त्यातुन कधी बनवलंच नाहीये.
बघितलेय रेसिपी पण असं कधी मी बनवलं नई अजून म्हणजे तसा प्रयत्न केला नई.
कधी नाई म्हजे आमचे माई सासु- हुबे बनवतात. पण इव्हन मी त्यांनाई कधी विचारलं नाई, ते कस. हो, त्या बनवतात की, बऱ्याच वेळा म त्या मुलाला माझ्या मुलाला ते, पालक पनीर म्हजे म काय ते पनीर घरी बनवूनच करून देतात.
हो, आमच्यातन्, आमच्या ते नाही मला तर ते, माहित नाही पा, पनीर कसं बनवतात. कारण आता सवय झालीया आम्हाला ती आणायचं आणि करायचं, पण आता ते भेसळ माहीत झाल्यापासून सगळंच बंद.
नाही आपलं, र, रेसिपी बघून केलेलंच बरं, एकदा ट्राय करायचं काय चुकेल दुसरं काय व्हईल.
एक पासा म्हणजे एक, एक लिटर भर दूध वाया जाईल एवढंच होणार हाय बाकी की काय होणार नाही. हा मी एकदा फक्त त, एकदाच प्रयत्न केलेला, म्हणजे ते कसं दूध गरम करून त्याच्यात लिंबू वगैरे पिळून, जाड असं का हयच्यातन कापडात बांधून असं केलेलं. पण फक्त काय झालं ते जसं, आपल्याला पाहिजे तश्या फोडी वगैरे चौकन अस होत तात. तसं झालं नई ते, म्हणजे ते त्येज्यावर जाड अजून जड कायतर ठेवायला पाहिजे होत मी.
हा, म ते पूर्ण पाणी नि घुण जायला पायजे. पूर्ण त्यातलं हा, त्याचं पुर्ण पाणी निघू घुन गेल्यानंतरच ते, अ हे होतं असं त्याचं अ, वड्या छान होतात. नाही का.
झाल्या नाईत, त्याच्या व्यवस्थित.
होय ना.
हा म ते, म परत प्रयत्नच केला नाही म ते एकदा, एक लिटर दूध वाया केल गेला तसच. त्यामुळं मी परत प्रयत्नच केला नाही परत ते पनीरच्या
की काय, एकदा ते जरा प्रयत्न चुकला की परत आपल्याला अस वाटत जमतय की नाही, जमतय की नाही.
हा मग, आता काय करताय, बटाटा चिरने घालणे. पाहिजेत तशा फोडी होतात बटाट्याच्या. जे आपल्याला त्रिकोण, चौकोन पाहिजे तसं.
पालकची गरगटा भाजीच आवडते. आणि मुलाला पालकचे पराठे, पालकचे पराठे मुलाला डब्याला. त्याला, पालकपुरी पण त्याच-त्याच पिठाची पुरी केली तरी चालते.
हो क-प पुरी पण छान होते.
ह, मी पण आजकाल बऱ्याच रेसिपी युट्यूब वर बघूनच करत असते.
हम्म, जिंदाबाद. आपल्याला येत नाही तर युट्यूब बरोब बघा, आणि आता कसं मुलांना तसलच लागतय. पालक आपलं काजू, आपल्या वेळी कुठं होतं एवढं काजू, पनीर. जे काय भाजी मिळेन, भाजी- भाकरी तीच.
आपल्या वेळेस एवढं नव्हतं, आजकालच्या मुलांना हे लागतं. म्हणजे जसं माझा मुलगा पण घरी बनवलेल सगळं खातो, तसं काय नाही लागदी. बाहेर हेच पाहिजे तेच पाहिजे बिलकुल नाही, खातो तो सगळं घरी केलेल.
पण घरी सगळं, पाणीपुरी वगैरे सगळं घरी बनवत्यात. कारण आता ग ग सगळं बाहेर भेसळचं हाय, काय घ्यायचं आणि काय नाही, हेच कळना आता.
आन ते पावभाजीची भाजी इतकी छान लागते बाहेरची पण ती अ कधी कधी आपण जर करताना पाहिली ना तर असं वाटेल आपल्याला की
आयुष्यात परत खाऊ नये.
क नयी पाणीपुरीच्या पुऱ्या ते पाणीपुरीही छान लागते तशी बाहेरची म्हणजे म्हणलं तर तशी. पण अ नकोच वाटत आपल्याल ते पा, पाणी आना तिखट पाणी, गोड पाणी.
हो, नाही आम्ही मी नाही चिंचा पूर्ण तिथून चालू करतें चिं चा, खजूर अस भिजत घालून तिथून चालू, पाणी तयार कराय
म्हणून तर म्हणलं ना सुगरण तुम्हाला, त्यामुळेच म्हटलं कि सुगरण आहात म्हणून.
आत्र घरी बसून आल्यानंतर तोंडात तरी हे होतय ना मग ते मुलांना तर पौष्टिक घालू.
पौष्टिक घालू बरोबर आहे आलू मटर पण छान होतं, बा आलू मटर पनीर पण छान होत. पण अ मी पण त्यात शक्यतो आलू मटरच घालायचं, पनीर घालायचंच नाही कारण का आजकाल तेच ना एवढं सगळ्या हॉटेल्समध्ये सगळ्या बघाव तिकडे पनीरच्या भाज्या असतात. आता पनीर तेवढं पुरलं तर पाहिजे, तेवढं प्रोडक्शन तर झालं पाहिजे पनीरचं.
ज आवडतंय पण आता कसं पनीर अ अ अस टिफ डब्याला वगैरे मग ते रोज रोज अजून म्हटलं टिचर पण म्हणणार की काय रोज तुम्ही ह्याला काजू देता. मग त्यांच्या ह्याच्यापासून म्हणजे आता मग पनीरच होता आज काय मग पर्याय नव्हता मग म्हटलं आता
कधी-कधी मग बटाट्याची काय करायची म्हणजे मी करते आता बटाट्याची आपली पुरी भाजीला भाजी कशी करतो तशी करायची. नुसता बटाटा उकडायचा त्याची छान असच मॅश करायचं आणि कांदा, टोमॅटो, लसूण मिक्सर वर काढायचं. ग्रेव्ही, आणि त्यात मस्त बटाटा फ्राय करून कढईमध्ये छान करायचा. त्या स्टेशनची पाण्याची पाल पाहिजे तेवढी कमी जास्त पाहिजेत तर चेक करायचा, तो पण छान होतो बघा. म्हणजे एखाद्या डब्याला द्यायला इव्हन त्यातली थोडीशी थोडी घट्ट केली क नाय, थोडी बटाट्याची भाजी तर मग ती पोळीला काय करायचं मग पोळीला आपल्या पोडी घ्यायची पोळीला सॉस लावाय चा त्याच्यावरती भाजी आन तो रोल करायचा आन तो डब्यात द्यायचा.
ते पण छान होतय. आणि मुलांना परत सांडत पण नाही ना खाली काय.
सांडत नाय काहीच नाही फ्लॉवरच्या भाजी तसं करू शकतो आपण म्हणजे कसय ते सॉस बीस लावल्यामुळे हा जे खात नाहीत, सॉस-बीस लावल्यामुळे कसय इव्हन मेथीचे थेपले वगैरे पण छान होतात बघा, इव्हन ते टिकतात सुद्धा. हो मीच
हा म ते जास्त त्याला हे करायला लागतय काय, भाजायला म्हणजे जास्त वेळ भाजायला लागतय काय?
कशाला?
अ मेथीच्या आपल्या प म्हणजे आपण पराठा
हा जास्त वेळ म्हणजे कसय पराठा करतो तसच फक्त ते ब गुजराती लोक करतात क नाय थेपले ते असं काहीतरी असं असं छोटस असं काय तर कॉटनच फडकं घेऊन त्यान हे करतात. असं दाबायचं, हा पाच पातळ करून ते तव्यावर असं दाबून दाबून भाजायचं.
हा आपण बाजरीची भाकरी कसं भाजतो घरी बाजरीची भाकरी करतो तेव्हा असं आपण त्याला हे करतो ना ते फुगू नये म्हणून आपण तिथेच त्याला हे करतो ना.
हो, आणि त्यांचं कसं आहे आणि गुजराती लोकांचं करणंच तसं असतंय तर त्यांना ते त्यांच त्यांच जमतं. ऐ कनी आपल्याला एवढं ते जमत नाही पण ते पण ते थेपले बघा नाही का दोन-दोन चार-चार दिवस मात्र टिकतात.
हो ते म्हणजे कसं मुलांना हा कधी पण खाऊ शकतोय ना आपण.
आपणही खाऊ शकतो तेही खाऊ शकतात आणि शकतो आणि पौष्टिक. सर्वात उत्तम मुलांनाही पौष्टिक अगदी.
असं पण मेथीची भाजी खावां म्हटलं तर ते खाणार नाहीत.
नाही नाही मेथीची भाजी खाणार नाहीत.
ह पण असं काहीतरी करून दिलं की पटकन खाणार.
आ अगदी बरोबर आहे, म्हणजे माझा मुलगा तर म्हणता त्या बाबतीत म्हटलं तर सगळ्या भाज्या खातो. मी एक वेळ कारल्याची भाजी खात नाही पण तो आवडीने खातो.
मी पण नाही, माझ मला कारली, भेंडी असले प्रकार नाही आवडत. आता उद्या त्याला बरो बरोबर उद्या भेंडीची भाजी आहे, मी कधीच ते भेंडी करत पण नाही आणि खात पण नाही पण आता मला पर्याय नाही.
मी केली तर कोणती करते माहीतयं मसाला भिंडी करते बघा ती जरा छांन तर लागते. मसाला भेंडी करून बघा ती जरा छांन तर लागते. जरा तर चव येते नाहीतर हे अशी साधी भेंडी गिळगिळीत कशीतर लागते, हे खरंच आहे. ते कसं लागतं ते, म्हणजे
आई चिरून फक्त द्या, मी करते भाजी पण मला चिरून द्या. ते आणतच नाही मी बाजारला गेले की मी भा भेंडी आणतंच नाही.
होय ना.
मला आवडत नाही तर मी नाही आणत.
हम हा बरेचजण भेंडीमध्ये बटाटा घालतात बघा बटाटा पण घालतात बरं का भेंडीत.
होय, मी पहिल्यांदाच ऐकलं नाही कधी
हो, आणि भेंडी भाजी करताना त्यात चिकट होऊ नये म्हणून लिंबाचा रसही पिळतात बघा.
हो म्हणजे आंबट होत म्हणजे एक चव पण त्याला एक
अशी ही होत नाही ओ चिकट, चिकट असते ना भेंडी हा तसे चिकट हा तशी मग ते लिंबाचा रस पिळला का नाही